काय तरी चावल रे तिथं
हॅलो हा पैसे दे कि
पैशे आता दिलं की हीला सगळं
मग आता काय करायचं पनीर
आं काय बोला
भजन करत बसावं.
मग काय मग हे. ह भाग इकडं कावतात तेनी
आगाव कुठला हसते बी‌ ह्यो हे बघ त्यो घर बसून हो थट्टा करी हो
काय चाळताय? दिसतंय पिल्लु. संपलं फटाकडे ह
कुठं होतं? हाय न व
हे घे की ते फोन
हॅलो. चालु आहे? बोल कुठं ग? आलं ग तेव्हा मांजर?
कुठंतरी गेला असल
बरं झालं. नाही तर, आठ नऊ दहा हजारला डबं झालं असत. हा? मग कोण दिलाय कोणपतलं मधर त्यांना
अिकडे होय-
हम्.
पैसे दे म्हणा.
कुठे येतील
आता बघितले नाही मघाशी
काय सांगता?
नाही नाही. तू कव्हा सांगितलंस मला ते? फोनवरच की सांगित
कुठ लागतय करतेय. अस काही नाही - पनीर आण, मटन आण, चिकन आण.
ते कमला
हठी
त्याच्याकडून अपेक्षा करत नाही.
हम्म.
तिकड जागा चागली नाही कुठं? तिकड. तिकडं कुठं? उडने
तो आद्या म्हणतोय कि ते लाईट बंद होतय रात्रीच. ते रे-
काय माहित काय? टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम- टेक्निकल प्रॉब्लेम आहे काय तर- ते आदमापुरात आहे वो.
त्याला तर काय माहित नाही.
रात्रीच बंद होतय नव्ह.
तेच कि म्हणुनच ते बंद पडतय रे.
आणि त वेळेस का दिस मला ते आमचा आयला शिकत येत दोन टामिंग असतय.
लाईटिच बल ए अंगावरल रे.
हो दिलकि
ए उचलून खाली फेक रे त्याला जाऊ दे तिकड पाप आजद कर त्याला भागू इकडे तू येरे येईल अंगावर टाक तिकड जाऊ दे खाली पाप बसलय किती दिवस झालं.
आण इकड त्याला तेरी मोहोब्बत मे जलना भी है. काय करायचं माहिती आहे काय अ हे टी व्ही चालू ठेवायचं. टी व्ही समोर ठेवून सोडायचं.
पुढे जायच तसं काही नाही करायचं.
े पूर्ण करायचं आहे क नाही मग मग कायतरी माणसाना तेवढं वेळ नको काय बोलायला.
एवढं आहे का मस्त तास-तास बरं एकेकांसग बोलत बसतात आणि एवढं. एक-एक तास बर वेळ
ते मग याच्यावरच बोलायचं मग हा मग-मग पिंकीला मग अगं पिंकीला डाउनलोड करायला सांग थांब जरा तिला कॉल लावु कट करू काय- नको थांब अग लई उशीरा बोलते ती पिंकी अगं नाही एवढं माझा कंप्लीट होतय मग तु सांग तुला काय सांगायचं.
राहु देे थांब जरा. ए तिकडं जाऊ नका रे किचकट आहे. तिला कुठं बई अभ्यास करत बसतेत अन् तिला कुठं चल तिकडे जाऊया. चल बाबु तिकडं बिंकी आली.
अलाय का? आला
अ बा आला बाबा चला-चला-चला-चला ए बोल -बोल तुझ्यावर बोल तीथे ए बोल की चालू झालं बोल.
रात्रीत उठल्या की नाही? तुला
चलभागो चला
अं बघ माझं किती आता मिनिटं झाले सात मिनिटं झालेत आठ नऊ दहा अजून तीन मिनिटं बोल. आणि पास करूया आणि बघूया आता रात्री आणि मी घेतोय एक दोन चार कोल.
कोणाला लावणा?
पुजीला लावणार आहे की पुजीला लावतो. होय पूजेला मी केले ग ऍड-ऍड करा सांगितलं ता ग्रुपला पण टाकतो मेसेज ऍड करा म्हुन सांगतो.
अग नको जाऊस तिकडं पिल्लू. ए नंदनी फनीर त्याला कामधा नाहीये मग बाराणे आणायला पाहिजे त्यापेक्षा कशाला पनीर आणती. खायला पाहिजे होतं. एक आणि जा कीश ते काय म्हणतात त्याला
बया
हा.
आण की. मला लागते ते मी किती तू झाल खायलाच नाही.
ते
मी चपाती नाही खायला दुपारी. ते चपाती सुद्धा काय खाऊ म्हण मी काय खालच नाही. भाजी संपल्या भाजी माळवा नाही.
धुलीवूड
या हा बाघो.
रेकॉर्ड येतय फक् ते कसं करत? असतो उत्तर शब्द कसं करतय?
म्हण हेडकून वापरते म हेडकन वापरतेय.
हेडफोन मध्ये क्लिअर येतेय आवाज?
म्हणून मी हेडफोन वापरतोय.
भजी आणायलाव मनायला तिला. भजी आणायला, माझं पैसेच संपला सगळं. पाच, सातशे रुपये आणलेलो. सगळंच संपलं.
किती कसं प्लेट मिळते भजी?
एक कसं प्लेट आहे भजी? कस प्लेट आहे भजी? किती येतात? ते लाई भीतय रे. ये ते मांजराला घे की जातो मी.
बघितलास मांजर?
किती मिळतात एका प्लेट मध्ये? पन्नास रुपय आहेत बघ. ते तू पन्नास झाला
इकड ये.
ये भगव मी इथं आहे पिल्लू.
फट्ट फट्ट करायला रडायचं नाही. पिल्लू मी हाय की हित. अब ती काय करालया?
कांदा.
वाजाले की नाही फट्ट बघ फट्ट. वाजते की नाही फट्ट. बापरे. बाप.
खट्ट वाजलय क नाही. ते. जाऊया, कुठ जाऊया? कुठं जायचं? बाहिर याला घेऊन जा रे शैद्या. जाणार दादा सग फिरायला, जाकी गाडीवर. ता ता. ते. आले तस चांगलं जात की बाई कशाला तिथ पडला आणि तिथ पडला.
दिसलंय.
इकडं दिसतंय पळ पळ पळ.
पण पॉझिटिव्हली हो म्हणते, पॉझिटिव्हली